जेवलीस? जेवलीस काय? हा जेवलो बाई आताच जेवलो. जेऊन तेच जरा अदुला एक कॉल केला. हम हम आता म्हणल तुला लई वेळ हाय.
हम्म ह
झोपला नाही वाटत अजून त्यो
नाही झोपायला. तोच विचारायला लागलाय मम्मी कोणाचा फोन आलाय म्हणून?
हो हो हो हो ते मग तुझं काय? चालू आहे आणि
काय नाही बघ.
हो सुट्टीला गेलतीस? पास
सुटीला गेलेलो की. तू?
मी पण मी कुठ इथच की इचलकरंजीत मधी पुनम कड तुमच्या इकड जरास तुमचा भाग बघायसाठी तेन जाऊया म्हणलं. दोन दिवस वेळ काढून गेलतो पुणम कड. हम्म
लिहलंय. कि तुला घरला घेऊन ये म
काय म्हणजे तिकडं आम्हाला पुढे राधानगरी जायला वेळ झाला नई, ते मग त्याच्यासाठी मग पुणम म्हणल्या आणि राहू द्या आणिक तवा तर म्हणजे सगळी ते अनेकटी मैत तिजी फॅमिली आमची फॅमिली ते सगळं घरात पण तिचा गोंधळण आणि आंघोळी, पाणी आवरतंय होय. होतंय होय सगळ आवरुन मग ते पुढ जायला वेळ व्हायला मग पुन्हा म्हणली तू कवातरी एकटी निवांत आलीस तर जायला ईल बाई म्हण आता राहु दे. खरं भारी वाटलं तुमच्या इकडे आल्याव खरच कि मी किती वर्षान आलतो, तर खरंच नाही हो आमच्याकडे एवढं धगधगीच तुला काय सांगू उष्ण आता तरी अहो उष्णता एवढ्यी वाढल्या आंघोळच हुत्या पूर्ण एवढं घाम.
होय उष्ण आता
दोन दिवस एवढं समाधान वाटलं, मी दोन दिवस होतो. ते आणि हा
मी पण आठ दिवसच गेलेलो.
हा.
आठ दिवस राहिल आणि परत आणि आलो.
तेे गाव पण तुमच छान हाय डोंगरात खरच हाय. होय कोकण टाईप हाय. होय, होय खरच भारी हाय, मस्त हाय. सगळ करवांद, जांभळं खाल्ला खाल्ला की खाल्ला ते तुमच कुठलं ते तिथं नेलत दाजीनी
अ शिखर हा शिखर बघायला गेलेलं. महादेवाचं मंदिर होय तिथं बघितलंच ते दगडावर कोरलेलं चक्र तेन होय.
त्यावेळेस ते बघितला. तिथंच ते मग करवांद त जांभळ होती आणि ते बारीक काय होतं बाई लालस तर काय म्हणत्यात हा धामण्या, धामण्या तेन ते खायला मिळालं. पोर पण ते एन्जॉय भरपूर केली.
हा, हा. होय खेडेगावात राहिलेल्याचा एक फायदा होतोय, की म्हणजे ये येणाऱ्या प्रत्येक सीझनला प्रत्येक फळ ते
खायला मिळते आमचे तेच काय आमची पोरासणी इकड बघाय मिळत नाही ग मन कवा करवंदी जाळीने ग ते बघितल्यावर हावऱ्यागत करालती म्हणजे आनंद लई झालता त्यासनी खान्यापेक्षा पण ते बघून झाडे हा
इकडच्या एरियात इथे आम्हाला बघायला मिळत नाही तिकडे तर मग लामचीच गोष्ट
तेच की म लई पोर खुश झालतीत एवढी ते खायला मिळालेत आंबं आंब तरी काय आणि मग पुढं राधानगरीत पण गेल्यावर ते अ काजूच्या ब्या ते बागच होती वाटत हा हे ज्यात डॅमच्या कडलाच तुमच्या राऊतवाडीला पूनमच्या दाजींच ते हाय वाटतं सगळं बाग ते म ते काजूची बाग तेन होती आंब्यांची पोरानी काजू आंब केवढं काढल्यानं काय बोलूच नकोस. काही हे म होय होय बघितले कि ते छान वाटलं ते तित तेच आम्ही म्हणजे चुली म तू त्या वेळी जाणार होतीस वाडत. मी पुनमला म्हणालतो तुला पण घ्यायचं म्हणून हूं तर पुूनम म्हणली नको हा हा हा म ते पुनम पण म्हणली नको तिला आता
होय आणि ते मला एवढी धग धग सण झाली
सण झाली नसते होय आणि ते गाडीहा व्हय आणि ते रस्ता पण म्हणजे जरा वरती राधानगरी जाऊस पत्रत चांगला आहे त्यो तितन पुुढे जरास हे हो
अ कच्चा रस्ता असेल,
कच्चा रस्ता मातीत नेवत खरं छान म्हटलं म्हणजे व्यवस्थित म्हणजे तू हे तुझ काय अडचण नसते, तर गेलो असत आपन का आमच्या सोबत थोडा एन्जॉय झाला असता तुझा पण नेक्ट नेक्स्ट टाइम प्लॅन करून करा
की आज वर्ष
सगळे हा सगळे मिळून जायचं त्यावेळीस असं काय तर वेगळा प्लॅन करायच.
हा मग मामांच्या पण साईट त्या
मदे रिसॉर्ट बघायची ते आणि र्ट मध्येच म्हणजे तिथं जाय राहायला म्हणजे घरात आले की कस धावपळच होते की सगळी सगळ्यांच्या आंघोळ्या पाणी आणि मग पुन्हा जावा आणि मग प्लॅन करायच होत असं नाही म्हणजे पुन्हा वस्तीला म जायचं जेवण करायची खायचं असं करायचं म्हण
हा एक दिवस रे बुक करून व्यवस्थित ते झाल असते
आणि एन्जॉय पण होतय ना आपला तेवढा, गाणी बिनी हम्म जरा बाैर असले की अवघड होते आम्ही तरी पण चूलतेन तिथं मांडली त दाजी तेन दाजी काय तुमचं मामा काय बोलू प्लॅन ल मोठा असते खरंच आणि दू त्यांचा आवाज तर एवढा छान आहे दिस काय बोलूत नक तगीच छान म्हणतेत अभंग अ
बॉक्स जाताना घेऊन गेलेलंसं काय?
ते पूनमचं राधानगरीत पूनमचं काका आहे पूनमच्या मम्मीचं काका आहेत वरतो कोण त्यांच्या घरात घेतले ब सांगहोती दाजीना कराओके वर ते मग गाणे ते म्हणली अभंग म्हणली दिवसभर
मामा आदल्या दिवशीच आलेल्यात अ आमच्या तिथं मम्मींच्या तिथं तेतेनी त्या वळेला त्यांच नियोजन चाललेलं म्हणजे भांडी ते कुणाला काय कायतरी विचारा लागील. अलेलेत मंग त्याच वेळत ला मला म्हणतोत्या. आत तुम्ही गेल्यास च त्या दिवशी पण मला कॉल केलेला. येणारेच काय चल म्हणून, तर ताय पण नाही म्हण त्यानी आदल्या दिवशी आलेलेत. तेव्हां आपण लागलेलेत. चल तिकडं म्हणजे
वाडीत, म मी कोणाला म्हणालतो की ते म्हणजे शुभांगीची गाठ पण लाग ता कसी आता लवकर कुठे ये इकडे इचलकरंजीला आलीस तरी पण बरं काय. त म्हणजे गाठभेट तर होईल इतं, इतं तर बोलवून घे ते तर बोलवून घे म्हणालतो मी. मंग ते बा आत्ताच, अंधार होय म तेच म्हणते ती माधू पण येणार होती. ये मतुम चा काय ते तुझा भाऊ हां, ते मी आलते ते फणसाया ब्या न्ह्यायला, अं का नी फणस न्ह्यायला. म ते मी म्हणलं आमच्या ता नॉनवेज चाल्ली, वेळ झाला. ती लागल्या जेवणाच्या गडबडीत, मी म्हणालतो आदुला तर गेऊन या म्हणून. म्हणजे, गाठ झाल्यास तेवढं बरं वाटलं स. आपलं पण कसं हेज्यानं, पूनमच्या हे नं सगळ्यांची मैत्रीचं हे वाढले.
होय
बेटतं भौ त्या नाही, नाहीतर म कुठलं चव हां. कधीचं मग, हां कुठली मग वळन आणि ह्य.
होय, आणि ब म्हणजे अशी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती
ना ना होय, आता ते बघ की आपण एकमेकाच्या हेनं किती आपल्यात प्रेम भावना वाढलंय. त्या कॉलच्या हेज्यातनं तेन म्हणजे प्रत्येकाची ओ तो लेल्या हाव कवातर बोल बोला वाटतंय. तूम्ही पण मी पूनम ला पण कीत तये म्हणते इतं इचलकरंजीत पण घेऊन ये तेना, म्हणजे कुटं तर फिरायला जात ता येते म्हणू इतल्या इतं आं. हां नरच हां
अम् मधीअ म्हणजे माम्मी गावाला यायच्या आधी त्यावेेळेला मी म्हटलेला आत दोही मी दोघी पण म्हंटलेल्या आम्ही दोघी जणी येणार हाय आणि थांबा तुम्ही थोडे दिवस मग मामांना त्या बोल्या पण की दोघीजणी येणारेत. पण त्यांना घेऊन या मा मा म्हटलं आ कामगार सगळ चाल्यात आणि जर वेळ होय. वेळ सगळा झाला तर म परत आणि अ हे होणार म्हटलत मग त्याच्या नावटीचा आता राहूदे म्हट परतच्या वेळेला बघूया
ब म्हणलं मग तवर आता तुझ पण हा हित पण आली मी म्हणल होत की पुणमला आपण जाऊया वाडीला ते म्हणजे त्यांना घेऊनण ते वाडीला जाऊन मस्त वाडीला प्रसाद छान अस चला आमच्या इथ तेनं दे अ म्हणजे हा वा वाडीत दर्शन पण होते एक दिवस जाऊया आपण इथ वाडी आमच्या इथन जवळ आहे ना निवांत फिरून हा फिरून एक दिवस बागेत पण जाता येते. आणि पूनमच कसं वरत्या आता तिन ते घेतल्या का ना सगळं हा रूम ते छान झाले. सगं आईस पैस तिज्याइथं बिन वारे बिर छान येतय. आता आत्ता नाही म्हणून तर मी तिज्याजवळच असायच दिवस दिवसभर
होय मामी म्हणत्यात तू आता कुठे लांब गेलीयास राहायला.
होय त्यांना तर मी दिवसभरची तिच्या जवळ असायचो. पूनम जवळच
त्या मामी जर येताना म्हंटल्या मे बी जर मामी आता यायला लागल्या नी जर पाऊस नसला. तर मग येतो आम्ही प्लॅन कर दादु नी मी
हा चालतयं की मग या नक्की या अजून पाऊस नसला तरी याच म आदू कसा मधी येऊन गेलते का नाय आदू जसा व्हायलेला आदू जरा मधी होती दोन
होय आलेली आणि आदूचा पण स्वभाव असा म्हणजे आ च्यासारखं अस म्हणजे ओळख नसली तरी ओळख
करून घेत्या आणि सगळ्यासंग बोलत्या करत्या होय की होय मैत्रीण नसल्या कस वाटाला सगळ,
होय आणि अ मामी म्हणत्यातच म्हणजे मामीनी मामीच अन माझ नात कधीच अस मामी -भाची नसतोय आम्ही लहानातले लहान गोष्ट आता सुद्धा आम्ही एकमेकीला म्हणजे बहिणीसारखे, मैत्रिणीसारखे एकदम क्लोज
हो आम्ही हाय पण पूनम जसं पूनम कधीच म्हणजे हम केली नाही आता आमच्या संग पण, आम्ही कधी आतापर्यंत तरी हे राहिलेल्या नात म्हणून जीवाला जीव देऊन येतं पतर हय मैत्री आमची कधीच वांधी नाहीत, काय नाहीत किती वर्ष झालं.
आणि त्या कशा म्हणजे त्यांचा स्वभाव साय माही ते परके पणा कधी
कुठलेच नसते आणि सगळ्यांचा हौसन पुढं होऊन करते या बी हा ते आपलं आहे म्हणून सगळ्याला हां
होय नंदा आल्यात आहे नाही होय तेवढ्या हती चांगल्या आहेत त्यांचा स्वभाव
स्वभाव तिचा लय भारी आणि मेन म्हणजे एवढं असं इथ ना सिटी ना जाऊन तिथं रुळया म्हणजे ते बकी सगळ्यासनी मॅच
होय होय आणि ते अस वाटत नाही की इचलकरंजी त्या सिटी तून राहायला आल्या असं वाटतच नाही त्यांना म्हणजे, सुरवातीला आमच्या मामा चे लग्न ठरले ना त्या वेळेला नकार दिलेला त्यांना आम्ही म्हणजे कस मॅनेज करणार? त्या त्यांच्या वेळेला त्या वेळेला त्यांची तब्येत पणलई नाद म्हणजे एकदम बारीक होत्या त्या. हा मग त्यावेळेला की कस अ म्हणजे सगळी घरातल्या आमच्या म्हटलीत की आमचं वातावरण खेडवळ हाय. गावाकड तिकड हा मग त्यामुळं रानात तेन जाय लागणार कधी नाही कधी तरी जायला लागणारच आयुष्यात होय म त्यावेळेला कस मॅनेज करणार त्या करत नाही हा कोणत्याबबतीत कोणत्या पण कामात त्यांना हुभा करायच्या लगेच आप पप त्या सगळ मॅनेज करून घेतात लगेच हो. नाही नाही कधीच नाही तेवढ्या बाबतीत लकी् आहेत त्या बर बर चालते हा चालते ठेवा बर हा चालते. हा हा चालतय. ते ठेव.
हम्